हॅलो हा मॅडम
तुम्ही
काही नाही ऑफिसला आहे
अच्छा जेवण केलं का
अ नाही नाश्ता केला आहे जेवण बाकी आहे
काय नाश्ता केला तुम्ही
अ दोन अंडी खाली
दोन अंडी खाल्ली अरे वा म्हणजे तू आता प्रोटीन फॉलो करायला लागलीय
हो
अ आणि दुपारच्या जेवणाच काय नियोजन आहे
अ दुपारच्या जेवणाच तर डबा आणलेला आहे. त्याच्यात गिलक्या गिलक्याची भाजी आहे भाकरी आहे
दििलक्यांमध्येध्ये काय असतो तुला माहितीय का
अ नाही मॅडम
बर असत गिलक्यांमध्ये जे कि आपलं गट आरोग्य जे आहे म्हणजे आपलं पोट वगैरे जे आहे पोटाचे आजार विकारचे साफ करण्याच काम करत असं म्हणून दिली पण खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग होऊन राहिला बरोबर ना
हो होऊन राल नाही जाणार आहे फिड ला हो मी वडगाव आणि गडबांरी जाणार आहे मॅडम
वडगाव कोळपडरी अच्छा मग तिकडे काय करणार आहे
मला कोडपांढरी मध्ये डेमोरे
हम् हम् हम्म खूप छान मग ते पराठे बनवून दाख अश
हा
बाकी घरचे वगैरे कसे आहेत घरचे कसे आहेत व्यवस्थित आहे अजून काही चालला आहे
अजून काही नाही
अंजली सध्या काम करत नाही आहे शशिकला सध्या काम नाही करत आहे त्यांच काम बघितलं का तू काल मी जी फ फाईल पाठवली होती तेी
हो बघितली मी तिला करायला लावलंय करते ती ती पण येऊन राहिली आज आता इथे शशिकालाच पूर्ण झालेलंय तिचं बाकी
आणि मग ही अंजली जे आहे ते सध्या काम करते ना आता पण तिने एवढा बॅक डेटा काबड ठेवला
नाही तिने भरलेला होता पण तिचा दिसत नाहीये डेटा
दहा मिनिटं झालेय का मग मला पुन्हा को नक करू ह हसू नको. हसते कशालाय? तुम्हाला माहित? तिने आम्हाला किती टेन्शन असत? आज एम आर एम आहे एम आर एम साठी आपला सगळ डाटा बघणार आहे.
नाही. आता होतील. दहा पंधराला होती ना?
दहा पंधरा ला नाही.
अ तेच नी. म्हंजे दहा वाजून पंधरा मिनिटाला तीन,
दहा वाजून पंधरा मिनिटाला?
हा म, किती वाजले आता? अकरा वाजायला चालले ना.
मग आता, ती जी मिटिंग आहे, नही. प्रशिक्षण असल्यामु मुळे मग, मी इकडे आलेली आहे ऑफिसला. आणि ती मीटिंग मग.. मोरे सरांना. टॅन करायला लावले. हो. रिकामा ऑडिओ अजून काय म्हणतेस? बोलत जातो. बोलत. का नाही? मीटिंग मध्ये पण बोलत नही. मग तुझ लोक ऐकत का नाही? शशिकला ऐकत नाही. अंजली ऐकत नाही. गित तर बिलकुल.. पण ऐकत नाही. नुसते गावाला फिरतात ते. प्रत्येक वेळेस.
फिरून काय? तर ना ओ, करतात ते सगळे. का म?
इतके गावाला नाही जायला पाहिजे. तू त्यांना.. पूर्ण सूट देऊन ठेवली.
तन त्यांना विचारा.
काय विचारायचं त्यांना. त्यांचं कामावर न.. समजून जात. जो डेटा मी डाउनलोड केला पूर्ण महिन्यात. त्याच्यामध्ये फार कमी एकतर त्यांचा डेटा आलेला आहे शश कैलाचा प्रॉब्लेम आहे आणि अंजली
हा हा हा तेच त्यांचं मी बघितलं कधीपासूनच म्हणज त्यांना करायला लावते
हम हम
करता येते सचिकला का सशिकला न वज
ह आणि तुझ्याकडचे जे केस स्टडी आहे ते फक्त गीताकडची केस स्टडी आलेली आहे. अंजलीची नाही आलेली शशिकला ची पण नाही आलेली आहे.
अ सुरेखा चाली ये ना
आम् काय म्हणते, हा सुरेखाची एक आलेली आहे. मी तेच म्हणते ना शशिकला मग तू शश कलाला बोलत नाही का मॅडमांना स्टोरी पाठवली की नाही पाठव
बोलली ना मॅडम किती वेळ सांगितलं मी तिला?
किती वेळ मग ऐकता नाही बघ सुरांनी आपल्याला सांगितलं आहे. कि काम करत असतील तर ठेवा नाही करत असतील
हा आता यांनी जर काम नाही केलं तर यांन काढायचंच आहे
हा
हम्म
ब
बापरे किती वेळ हा हा पावसाचं वातावरण आहे. हे गरम खूप होत आहे पाऊस येईल कदा
हम्म आता पावसाचे दिवस आहेत ना?
हा हा एक दोन दिस त येऊन जाईल पाऊस असं वाटतंय.
हम् आणि मग मला हे सांगतो ते मुगाच्या डाळाचे पराठे शिकवणार आहे ते म लहान बाळासाठी करणार आहे की मोठ्यांसाठी स्कंद गरोदर मातांसाठी करणार आहे त्यानं करणार आहे बर ठीक मग त्यांच्यासाठी ते म मटेरियल जे आहे ते कसं घेतलं तू त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे
जे साहित्य जे आहे ते आपण नाही नाही तिथे जे तिथे अवे्लेबल आहे गीता कडे मोठ वगरे आहे सगळ्या गोष्टी आपणच करणार आहे
मग याच्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारच बजेट नाहीय आहे ते तुला माहिती ना
तो गावामध्ये जे अवेलेबल गोष्टी आहे त्या चतून बनवणार आहे
मग तुम्ही एक नाही काम करू शकत गावामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींपैकी आपल्या अंगणवाडीमध्ये भरपूर प्रमाणात जो आहार मिळतो लोकांना ठीके त्याच आहारामधन बनवून दाखव हो शकतात
हा ते पण बनवून दाखव शकत ह
म
त्याचा प्लॅन त्याचा प्लॅन आहे जर अंगणवाडी म आपले जर गोष्ट जर हा तिथे पण मंग वगैरे तर हे भेटूनच जाईल त्याच्यातून करर्ूनंदाखत आ
हो आणि आ आपली जी मागे अ झाली आमची जे पण आपले डोनर आहेत तर त्यांनी त हायरिस् माता ज्या आहेत जोखमीच्या मातावरून निर्मााता तर त्यांच्या कडे लक्ष द्यायला लावलेलं आहे त्यांना शंभर टक्के रेफर करायला लावलेलं आहे हॉस्पिटल साठी पुढच्या उपचारासाठी तर आपल्याला त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि आता तुमच्या ज्या गाातल्या सग्या गावातल्या आकेश मुली जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचा सर्वे करून घ्यायचा आहे तो सर्वे करून त्यांच ज्यांची एज बी आपण चेक केलेली आहे नॉर्मल आलेली आहे त्यांना राहू द्यायचंय आणि ज्यांची नॉर्मल नाही आले राहिले ज्या काही किशोर वयन मुली आहेत तर त्यांच कंपल्सरी एच बी चेक करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे आपल्या आपला जो टार्गेट आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के अबो सेव्हन म्हणजे साजच्या वती एज ी असलं पाहिजे किशोर वन मुलींच
के ओके मग यांचा सर्वे सर्व कसा करायचा सीर पडून
सी आरपी कडन करून घ्यायच आहे आपला ऑलरेडी म्हणजे आधीच आपण एक सर्व केले आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुली ची यादी आलेली आहे बरोबर पण त्या व्यतिरिक् त आणखीन काही मुली आहेत का
हम्म
तर ते आपल्याला बघायचं आहे दोन मिनिट राहिले आहेत मला कॉल येतो आहे वेटिंग साठी पण दोन मिनिट आपण बोलू शकतो म्हणून मी तुला हे सगळं समजवून सांगते
हो हो
राहिलेल्या आता म्हणजे ज्या तेरा चौदाच्या असतील ना त्या आता म्हणजे च्या ज्या मुले य्या चौदा मध्ये जर आल्या असतील तर ते अखेशोरंमध्येध्ये येतील म्हणजे तो सर्व आपला जा हो त्याच्यांतर त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं एक लिस्ट करून घ्यायची यादी करून घ्यायची त्यात हे ठरवायचे की जे एच बी झालेले त्यां. पण त्यांचे आठ. पॉइंटच्या वरती आलेले. त्यांना राहू द्याय आ पॉंटच्या खाली जे आहेत. त्यांना त्या यादीमध्ये घ्यायचं आहे. याची यादी करायची आहे. अति जोखमीची माता जे आहे त्यांना शंभर टक्के पुढे अ त्यांच्या उपचारासाठी रेफर करायच आहे. आणि सॅम म्हणजे कपोषित बालक जे आहे अति तीव्र कुपोषित मध्ये बालक तर त्यांना पण शंभर टक्के एन आर सी ला रेफ करायचा आहे आपल्याला हे आपल्याला ह्या वर्षीचे तस्क दिलेले आहे आल्या लक्षात. हा मग हे जे आहे ह्या वर्षी आपल्याला हे टार्गेट कं्प्लीट करायंच आहे. आणि आपण याच्याविषयी वेग व्रे एक मीटिंग घेणार आहोत. ती मिीटिंग घेतली का मग आपण पुढचं नियोजन करूया पण मी हे तुला आतापास म्हणजे तू तयारी करायला सोपं जाईल त्यासाठी ह
हो. हो.
चालेल मग चल मी ठेवते हा बाय काम कर व्यवस्थित मग ह बेस्ट ॉपलॉक आणि जेवण करायचं व्यवस्थित प दहा मिनटं.